हॅलो.
कायं करतें.
कांहीं नाहीं बरं वाटलं कां की तुला.
नाही न ग अजून सर्दी आणि ते आहेचं थोडा कफ पणं वाटतो आणि घसा पणं बसलां आहे..
असं कसं अचानक का आजारी झाली मलां असं बाहेरूनच कळलं तुला की बरं नाहीं आहे.. मलां बाहेरूंन कळालं की तुलां बरं नाहीं आहे म्हणलं चला आता आवरलं तरं पहिलें जाऊन येऊं. कॉल करूंन घेऊ कायं झालं आणि.
अगं ते मध्यें अचांनक प्लेटलेट कमी झाल्यां होत्यां. थोडं व्हांयरंल. पणं झालं होतं ते बरं झालं तीनं चार दिवस सलाईन घेतले डॉक्टरकडे. तेवढं पुरतं वाटलं बरं पणं मंग हे. परंत आतां सर्दी ते झाला गं खूंप वर्यांमध्ये इतक्यां क्लायंमेट चेंज होऊन जातं. इतक्यांत पाऊस इतक्यांतन ऊन त्यांच्यात अ. लगेचं आता सर्दी होऊन गेलीं अजूंन. त्यांत ते युरक ऍसिड पणं वाढतं त्यांत. त्यांच्यामुळे खूंप त्रांस होऊंन जातो हात पाय खूंप दुखता अगं.
हो तू कोणत्यां डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतलीं.
मी ना तिथे एक निर्गुडे डॉक्टर म्हणून हाय त्यांच्याकडे सलाईन वगैरें लावलें. ह .
हम्मं हम्मं.
चांगले असे वयस्कंर पणं आहे आणि त्यांना जास्तं एक्सपिरियन्स पणं आहे.. मंग त्यांनी दिले दोन तीनं दोन दिवसं झाले सलाईन घे बोलले दोन दिवसं घेतलें मी. गोळ्यांटॉनिक वगैरें दिलं.
हम्मं हम्मं.
पणं मंग आता तेवढं पुरतं वाटलं बरं पणं आता परंत थोडांसा त्रांस व्हायंला लागलां म्हंटलं जाऊं.
नाहीं तरं बघं एकदां पुन्हां एकदां ब्लड चेक करूंन घे आणि मला मागं तू एवढी आजारी होती मला माहितीस नाही. नव्हतं नाहीं तर तुलां भेटयलां आली असतें ना मी तुला.
हूअ नाहीं अगं ते अचांनक तेंव्हा झालं मंग डॉक्टरांकडे जाऊंन आली. कांहीं नाहीं सलाईन वगैरे दिलीं.
आणि कायं झालं आपला तेवढंयांत फोन पणं झाला नाही नां ग.
फोन नव्हतां झाला नां.
एवढ्यात फोनंच झाला नाहीं त्यांच्यामुळे म्हणलं. पाहावां ईला फोन करूंन मला कळाल असं की तुला बरं नाहीे आहे.
होनां दोन तीनं दिवस खूपचं. तांप वगैरे येतं होता नां त्यांनी.
अशक्त तरं.
मंग वांयरलचं खूंप चालूं आहे.
काळजी घ्यांयची ग थोड्या ना पिळा हच्या वरती नां रुमांल घे. रुमांला वरती कापूर विपूर घे ओवा भाजूंन घे.
हा ते पपायांचा पणं ज्यूस वगैरे घेतलां होता पानांचा. बाकी कापूर वगैरे ते पण आता वाचन ते घेतय. पण काय होतंच अगं व्हायरल एकमेकांचं एखाद्याला झालं का त्याचं व्हायरल होनच जात.
येत आहे ले एकदा पावसाळा सुरु झाला. का घरात आजार पण चालू झालं. अगं बाहेर जाते ते माझं तितकं तोंड आलेलंय काय सांग.
जॉब ला वगैरें जातं. तिथ कोणाला व्हाय अस थोड काळजीच घ्यायची अग तोडा. काय सांगते सारखं तोंड येतय म्हणजे मी खूप जणांच ऐकलं की तोंड येतय. तोंड येतय सर्दी झाली म्हणजे मला पण आलं होत मधे तों मी घेतलं दोन दिवस गोवा त्यांनी राहून गेलं माझं तोंड. दोन दिवस जेवणच जात नव्हत.
अस नाही अगं माझं नाताकतो होणाला. हप्ता झाला अगो काल रात्री तर डायरेक्ट सहा कॉल अगो मेडिकल मध आहे मेडिकल ओळखीताना त्याच्याकून गोळ्या घेऊन आले. म्हणलं तर डॉक्टर काल संडे होता नाही का रविवार होत
हम
इकडून झालं डॉक्टरांक आता बघ उद्याचे दिवस नाही त उद्या संध्याकाळी डॉक्टरांकच जावं लागणारे आता. ते
ते बी ट्वेल वगैरे चेक करून घ्यायचं ना ग.
अगं करायचंच आहे ग पण आता ते ना थोडं नाही करायचंच आहे नाशिक रोडला डॉक्टरांक जायचय. करू आता म्हणलं एकदा लांबणी पडलं का लांबणीच पडून जात ग.
ते इंजेक्शन वगैरे राहत ना.
अगं इंजेक्शन बोल ना आता मागच्या महिनतच इंजेक्शन घेतली होती मी पाच इंजेक्शन घेतले होते अगं.
काय करत त
पाच इंजेक्शन घेतले होते पाच इंजेक्शन घेतले होते अग.
करून बघायचं ना.
मी तेल आहे ना कमीच झाला असणार आहे.
हा बी ट्वेल कमी झालं का ग तोंड आता मग ते असेल तर म सलन वगैरे किंवा मग अंडे वगैरे खायचे ना ग मग. आतलं नाही खायचं मग वाटलं अगं मग आतलं नाही खायचं. ते व्हाईट खायच असतना तेच खायचं फक्त.
हा ना मागे चांगलंच खायला सुरुवात केलीच पण आता पण ना ते न कस हो ते गणेशाचारषरष हनुमानच्या दिसते म्हणते ना गं म खायची इच्छा स् होत नाही अगं.
हा ते तर आहे म रविवारी वगैरे खायचं फक्त.
नको आता पुन्हा कराल सुरुवात चालाय विचार.
खायची ना.
अग आधी खायची पण आता नाही खाता इच्छा नाही होता अग आता. ते बघते ना आधी कशी लहानपणी खायची ना.
आणि असं काही बघितलं का ते काय ऐ लं तर कोणाचं काही न खाऊच नाही वाटत ते. मला तर डॉक्टरांनी किती वेळे सांगितलं. तुझं वजन कमी आहे तब्येत नाही अंडा तरी खा. आणि त्याचा इतका वास येतो ना सवय नाही त्याच्यामुळे मग खाऊच वाटत नाही.
ह ना का का का
बाकी काय जेवण केलं मग तुम्ही.
बाकी काय नि का रस केला रस रस खाल्ला. आणि आंब्याचा रस करेल होता ना. गवारची भाजी खाल्ली उसळ खाल्ली.
मी उसाळची भाजी खाल्ली उसाळची भाजी भात दोन तीन महिले गेले बस झाल. हम् ते अगं ते बाहर च पण खाऊ न वाटत आता बघतो नाही असं काय काय तर बाहेरच खाऊ न वाटत. व्हायरल होऊन जातं ना. असं वाटतं घरी करा आणि खावा मग त्यापेक्षा ते रेसिपी बघायच्या सोयाबीन चिली म्हणा मंचुरियन म्हणा मग ते बघायचं आणि ते खात बनून खायचं घरच्या घरी ते बरं पडत अगा आपल्याला वाटल तसं करता येत
अगं मागं मागं मी एक रेसिपी केली होती सोयाबीनची सर्वन भिजत टाकली त्या अ छोट्या वाल्या वड्या अ आणि नंतरून ना त्या मिक्सर मधून अ दळून घेतली बर का अशी बारीक केली ह आणि निित्रून बारीक केली. ब मग तिन बेसन पीठ घेतलं. त्याच्यामध्ये कांदा टमॅटो हिरवी मठ कोथंबीर चिरून टाकले आणि सावींचे वडतीिने काकले पण जे मिक्सर मधून धरलं ना ते टाकलं थोडी हा लाल मिरची टाकली आणि थोडीशी हळद ओवा टाकला थोडस का जास्त नाही आणि ते टाकलं बा सणत वर्तीन तेल गरम करून असे छान ऑमलेट कसं करतो आपण
हा हा हा
तसं केलं अगो इतकी छान लागल ना इतके छान लागल खायला एकदम खू ठीक आहे अगो दही सोबत खायचं खूप छान लागतं व्यवस्थित ज आपणथा आहे की
त वगैरे नाही का
नाही नाही अजिबात नाही अंंद्याचानुस ड दायचं पीठ हे करायचं फक्त जास्त पातळ नाही जास्त घट्ट पण नाही करायचं पण खूप छान लागला अगं ते हा दहीसोबत आणखीनच भरी लागलं म्हणजे ना माझं भाऊजीम माझ भाऊजीमला जायचं ना तो त्याला तिथं सांगितलं असेल कोणी की त्यांना ते सोयाबीन ते खावं लागतं ना हा तर त्याने ते घरी आलं केले छान छान लागलं कि बस खूप छान लागलं अगं खायला ते
हा चरून बघण म थोड पौष्टिक पण काहीतरी चेंज पण ते आपण नॉर्मल णे धड खाता त्यापेक्षा थोडं वेगळं काहीतरी
करून बघतो एकदा टिफिन ला
हा बघाल ना मी करून बघते मी तर असंच काही ना काही करत राहते थोडंफार हे राहाला काते मी त्या दिवशी आपला रवा असतो ना
हा
रव्यामध्ये थोडस दही इनो टाकायचा मीठ टाकायचं आणि ते फेसवून येतं मग आणि त्याच्या त मिनी इडली केली होती अग खूप छान लागत होती पाण्यावर असं ते णी ठेवून उकडून घ्यायचं
ह ह
पाच दहा मिनिटं ठेवायचं ते झालं मग ते लगेच त असं इडली टाईप फुगून
अरे अगं म असं चव नसली का अगं तोंडाला असं सर्दी ते झालं का खातरी चांगलं असं खा इच्छ होते नाही आपण नाही का तू भाजीपाला खा भाजी पोळी खाय पाघत भाजी पोळी खायला कंटाळा करतो आजार पाण्यामध्ये असं काहीतरी केलं कमजारांना ब्रेकफास्ट ला पण चांगलं वाटतं आणि अस खायला पण छान वाटतं
हा मग वेगं काय तरी तेवढंच
हो ना
असं दररोज काय तेच तेच राहत
ह कणता येऊन जातो ग तेचतीच आणि भाजीपाला पण तेच तेच राहतो ग
माग झालाय ग आता
ह म्हणजे भाजीपाार कसते
ती दोनशे दहा रुपये जुडी गेली.
दहा रुपयाची तर एवढी एवढी की सुद्धा येत नाही.
मग दोनशे दहा
हम्म विचार कर ना म्हणजे आता दहा रुपयाचेव ॲक्च्युली ते भाजीवाल्यांना पण ना ठेवण्यात अर्थ नाही कर ते विचार एवढे कष्ट करतात की त्यांना तेवढे भेटलेच े आपण एवढे किती म्हणून खर्च करत नाही बाकीच्या गोष्टींवर राहणेमानावरती राहणेमानावर त्याच्यावरती किती खर्च करतो म्हंटला आपण मग ते शेतकऱ्यांनी कमवलं तर त्यात काही वाईट नाही न
ते तर आहेच ग त्यांचा पण मलाला भाव भेटला पाहिजे मग ते आपल्याला पण घ्यायला मार्ग पडत आणि आता
हो येतो
हम् दोन दिवस तर हे भेटतच नव्हत म आग कोतबीर
जाऊ ते तूप राताय ना काय करण त झोपायच्या आधी गरम पाण्यामध्ये वीिकस टाक वाफ घे आणि डायरेक्टली झोपून घे
हा झोपते ना आता तेच करायचंय तू पण येत अस म घरी आलीच नाही एवढा ती घरी भेटण पण होरी
नाही नाही येईल येईल आता रविवारी बघेल मी एखादी माराल चक्कर पण तू काळजी घे आणि ये ना असं येईल आजारी असेल का फोन करत चल म्हणेे माला कळतं भेट तुम्हाही
अगं का आजार पणात लक्षातच राहत नाही नाही ते फोनही बघू वाटत नाही काम करू वाटत नाही नुसतं झोपून झोपून राहा वाटत तिकडे लक्ष राहत नाही ते वाटत कोणतरी पाहिजे जोडीला पण काय लगत काही राहत नाही करणे होत नाही
नाही आराम करायचा आता थोडा तर कसच सर्दीमुळे च्यामुळे जााम झाली ते काय आवाज आहे सांगतो आराम कर थोडा चालेल म ठेव
चालेल हो हो चालेल ह